हो तुम्हाला येतोय माझा आवाज. हो हम्म काय चाललं ताई? काही नाही बरं चालू. बरं चाललंय का?
हम्.
काय म्हणतात झालंय जेवण? हो जेवण झालं आज संडे. हो ना हा ह मुलं पण आज घरीच असतील ह ना? हो आज सगळ निवांत चालू हो. हो हो सुट्टीच्या दिवशी त्रास देत अस मुलं अजून की नाही.
खूप त्रास देतात. हम्.
सुट्टी असतील हो. नाही तेवर रोज शाळा कॉलेज हो ना. अ आज रविवार होता. वगैरे खायला जायचं ना तई मग कुठे तुमच्या इकडे तर फेमस ये. जायला नाही. नाही ह पण मग ते कावीळ वगैरे हो ना वाढतय म्हणून बाहेर जायची इच्छा नाही होत. हा हा. तुम्ही कुठलं कुठल्या मिसळ खाल्लंय साधनाची विठ्ठला साधना भांबवे विठ्ठला हा हा ते ग्रेप एंबसीम फेमस
क्रेपॅम्बसी
हा हा पेरुचीवाडी, पेरुचीवाडी हम्म फेमस, फेमस आहे हम्म सगळ्याच नासिक मधला हम्म वेळ पण कसा जातो तिथे गेल्यावर कळत नाही. त्यांनी कसं भारी केलेलं असतं ना डेकोरेट वगैरे हा फोटो ते काढण्यात
हम् म्हनून म्हटलं संडेच आहे. फिरायला पण भारी वाटतं. हो आम्हाला पण जायचं होतं पण मग कॅन्सल होऊन गेल हम्म
आज संडे मग आज मोस्टली बाहेर जाता
हा बाहेरच जात. जेवण झालं? हो झालं जेवण झालं. आज स्पेशल काय? स्पेशल असं काही नाही. रोजचच भाजी पोळी. हम्म आणि सकाळी नाश्ता होता. पोहे. नाष्टा असल्यावर लवकर जेवायची इच्छा नाही होत. हां हम्म बाकी काय म्हणता म मजेत? हो मजेत. लोणच केलं का तुम्ही? लोणच वगैरे
काय?
लोणच वगैरे केलं का म्हटलं? कसलं? लोणचं, आंब्याचं गहीर आलेला आहे ना. हम्म लोणच वगैरे नाही अजून. मागच्या वर्षीचा पण हा ना हा हा
हम्म नाही. आणि ऊन पण खूप आहे या वर्षी इच्छा नाहि होत. ऊनात जायची पण इच्छा नाय-
इच्छा नाही होत तरी आज आता वातावरण वाटत असं पाऊस येईल अस थोडस
हा काल पण आला होता.
हो ना थोडाच आला होता.
हा.
चालू आहे वाटत पाऊस?
मुंबई, पुणे
हम्म.
आज अजून आपल्या इथं पाऊस नाही.
काय म्हणताय सुनबाई? काय नाही मजेत आज संडे सगळ हळूहळू चालू आहे. हो का? हा हा उद्यापासून परत रुटीन चालू ह ना
मंडे म असं वाटतं मंडे नकोच यायला.
तेला हम्म
कारण की कस?
सॅटरडेटच्या संध्याकाळी छान वाटतं की उद्या सुट्टीये असं. आणि हो उठायचं काही नाही हा आणि संडे आला का संडेच्या संध्याकाळी असं वाट- नकोचं हो द्या म ते तेच तेच ते. संडे पण कधी जातो ते- समजत नाही. समजतं नाही हो ना गेला पण आता संपत येईलं थोड्या वेळात. कसा गेला काय काही समजलंहि नाही. पोर त्यांच्या- हो ना त्यांच्यात असं म्हणज नको वाटतो. येऊच नको वाट- परत रुटीन आठवडाभर चालू होऊन जात. हो सॅटरडे आला की भारी वाटत. भारी वाटत, हो हम्म. फ्रायडे आला का- जाम भारी वाटत की उद्या सॅटरडेये. काय नाही म्हणजे. फ्रायडे, सॅटर डे. हां. पोरांना काय दोन दिवस सुट्टया असत हो दोन दिवस हम्म तेसां बाकी काय म्हणता गेलो होती का नाही कुठं फिराहायला ह मी ना हो गेलो होतो फिरायला इकडे गावाला हो इकडे गणपतीपुळे वगैरे तिकडे गेलो होतो म्हणजे फिरणं असतय चालूच राहतस तसं पण तिकड भारी ही न हो भारी हे ना खूप छान आहे तिकडे म्हणजे असं इच्छा नाही होती इकडे यायची खूप रिलॅक्स वाटत आम्ही पण गेलो होतो होका हो ना जायला पाहिजे पण खरच फिरायला पाहिजे टाइम टाइम नसतोय तसं हो टाइम स्पेंड होत आणि इकडे कस आपलं धावपळ चालू राहते तिकडे गेलं का थोडस निवांत वाटत रिलॅक्स वाटत हम काहीच नाही टेन्शन का नाहीारी पण आहे क्लॅमेटी वगैरे हो भारी आहे सगळंच आणि तिकडं झाड वगैरे पण खूप नेचर छान आहे ना तिकडचं एक निसर्ग सौंदर्य पाण्यासारख कस गी कमी नाही तिथे झाड नाही आहे ना सगळंच छान आहे तिकड लोकांची लाईफ तिकडे यूप भारी हो घर वगैरे हो थोडस वेगळ येतात ना ते घरात ते कोकण कोकण साईड हम् ब आणि मंदिर वगैरे गणपती हो छान आहे गणपतीपुळाला हो फिश वगैरे भेटता मी पण खाल्ले होते ना फिश गेलो होतो तेव्हा अच्छा तिथ रूम वगैरे पण मा हो गर पणे रिसॉर्ट आहे तिथे आम्हाला पण राहायचं होत रिसॉर्ट वरच पण हे ना तेव्हा इतकी गर्दी होती की अवेलेबलच झालं नाही आम्हाला रिसॉर्ट हा हो पाऊस खूप पडतो
आम्ही
आम्ही गेलो तेव्हा रात्री पाऊस चालू झाला हा ना आम्ही गेलो तेव्हा पण रात्री होसता हम् छान वाटतं पण. गणपतीपुळचं मंदिर पण छान बांधलेलं आहे त्यांनी. ज्याचा समुद्र आहे. त्याच्या अ स आठ्यावर भारी वाटत. प हो गर्दी पण खुप असते मंदिरात. हो गर्दी पण असते. छान आहे. हे पिक्चर मध्ये बघितलेलं होतं. ते नवरा माझा नवसाच पिक्चर मध्ये ते गणपती गुळचं मंदिर पाहिलेलं होत. तेव्हापासून इच्छा होती की जायचं नाही का बघायला. हम्म पण म गेलो होत आ आता ह्या वर्षी आता बघू आता दुसरीकडे कुठे जात येईल.
ह.
मेम चालू जास्त हो. वेकेशन पोरांना सुट्ट अस सु्ट अस ल्या ख्रिसमस हो दिवाळी ह् ख्रिसमस त्रास बय आ घरात हो. हम्म. त्यांना पण असं वेगंळे काही तरी, पाहाला पण पाहिजे ना त्यांनी पण, हम्म. आणि समजत त्यांना पण म नाही तर मग काहीच समजत नाही, काही नाही. असं आपण दाखवल्याशिवाय कळणारही नाही त्यांना. हा आणि त्यांना पण नॉलेज द्यायला पाहिजे ना बाहेर, हो. काय काय असतं. आता आपल्या इकडचे मात की किती वेगळी होती, तिकडची अ कोकण साईडची माती लाल कलरची येते हो रेड अशी. म्हणजे किती फरक पडतो, म हे समजतं ते किंवा हे बदललं तर नाही का? लगेच बदलतात. माती राहणी म्हण सगळंच हो. पण तिकडचे लाईफ त्यानच भारी, एकदम छान आहे हो. बीच पण किती तिकडे आणि म्हणजे रस्त्यावरन जातना, लगेच हो बीचच होते हो कंटिन्यू. पण पूर्ण मोठं मोठं वाटायचं ते, असं म्हणजे ना का बीच पण असे छोटे किंवा अस हे नव्हते, अस ते कुठे, एंडच नाहीये असं. हा समजतच नव्हत अस. असं वाटत आपले बोल हम्म ना. भारी पण ती फिरायसाठी, हो भारी आहे ना, हा. अजून काय ताई?
काय नाही आज संडे दिवस चालू, हो ना? हं हं. ह् बाकी काय म्हणता? काही नाही आज पोरांना पण क्लासला शाळेला सुट्ट्या असते. क्लास ला सुट्टी असते, हो ना, हो. दंगमस्ती चालू असते त्यांची, हो ना, रोज शाळेत शाळा क्लास क्लास, हं शाळा क्लास एक दिवस त्यांना पण भटतो, ते पण समजत नाही कधी जातो, हो ना, सोमवारी सकाळी कंटाळ कंटाळा येतो इच्छा नाही होत उठायची. त्यांना तर दोन दिवस सुट्ट्या असत्या त्यामुळे आज आतूनच कंटाळ येतो, अस, हा, हम्म. बाकी ह काय नाही मजेत. हो मजेत एकदम मज्ज मजेत, हा. अजून. काय खाल्लं म आज? आम्ही का? तुम्हाला माहिती आहे का ते वडे? करतात उन्हाळ्यात आपण वडे करतो, त्या वड्यांची भाजी हा. हम्म तू् का केले होते का आता उन्हाळ्यात वडे. नाही वडे वगरे नाही केलो, नाही का ह ह नाही म ते आम्ही केल हो तेना म हे भाजीला वगैरे काही नसल कधी मग नाही का असं पटकन भाजी करता येते आणि आज आता सुचतच नव्हतं भाजीला पण आता जायचं आहे संध्याकाळी म्हटलं जाऊ. भाजीपाला वगैरे आणू मा आठवडाभराचा, लांब आहे का मार्केट? नाही जवळच आहे पण म आता जर सकाळी काही वेळ नाही मिळाला टाईम नाही मिळत ना. मग आता म्हटलं जाऊन येऊ संध्याकाळी. पण मग आता काही नव्हतं म्हटलं काय करायचं तर म म्हटलं मग तेच करू वड्या ची भाजी, हम्म. तुम्ही करून बघ ना छान लागते बरं का वड्यांची भाजी. हो खूप छान लागते.
अल्लीय, पण
म्ह वर्ष केले नाही आजून नाही केले का तुम्ही कसले करता आम्ही डाळींचे करतो. डाळीचे हो ना डाळींचे जास्त. हा, ह, ते केलेले होते. त्याच्यामध्ये ते कोतंबीर, वगैरे काय कर हो, हो हम्म छान लागते पण.
बाकी
काय नाही. तुमच्याकडे काय होत स्पेशल? हो कुर्डाई पापड झाले ना. आमच्या इथं स्पेशल काहीच नाही, खिचडी भात चांगला. हो का? हम्म मसाले भात पण छानच लागतो. हाणा प्रत्येकाची वेगळी पद्धत असते करायची, अस आणि तो किती पण कॉमन जरी असलं तरी, पण प्रत्येकाच्या घरचं टेस्ट हे ना ही. वेगळीच येईल ह सारे भारताचे हो तू हम्म, त्याच्याबरोबर लोनच तर अजून भारी लागत. हा, हा आणि सगळ्यांच वेगवेगळं राहत ह चालेल, हो हो चालेल, चालेल, ना तई हो ठेवू का? हो, हो, बाय.